हॅलो
आवाज येतोय का?
हा येतोय ना बोला ना.
काय चाललंय?
काय नाही चालू आहे आराम काही हेच. कर्याकचं सोडवणं चालूये. हम्म, तुमचं काय चालू?
ब्लाऊज.
हा हा कर.
हा.
हम् ब्लाऊज शीवतात का?
हा.
हा, म येत असेल बाहेरचे पण भरपूर? हो का, चांगली गोष्ट आहे आपल्या स्वतःचा बिझनेस असला तर आपण कधी करू शक म्हणजे आपल्या इच्छानुसार आपण करायच करतो किंवा मग स्टॉप घेतो.
हा हा.
हम्म.
बरं हाय ना.
हम्म, हा घरी बस त्यापेक्षा चांगली गोष्ट आहे, हम्.
दोन-तीन बी शीवले भरपूर झाले.
हा आपले समजा आपलं दिवसा दोन-तीन पण शिवले तर भरपूर झाले.
हा.
हम् हम्.
काय झालं तुमचं?
काई नाई चालूय आमचं पण आता काये हेच चालू आहे कार्य एपचं चालूये सोडवणं.
हा का?
काम आवरलं आता मुलं येतील शाळेतून.
हम्म किती वाजता येता?
दोन वाजता येता
हा का?
हम्म.
सकाळी.
हा सकाळी साडेसातला जातात.
हा का?
हम्म.
गाडीवर गाडी हविये का?
नाही बस येते ना स्कूल बस येते शाळे म्हणजे ईथ घरा समोर येते आणि मंग. आणुन पण सोडते.
हा का? चांगली गोष्ट ये ना.
हम्म.
बाकी बाहेर लोकांची भरपूर परेशानी.
हा म्हणजे नाई इथं आहे स्कूल बस येती आणि समजा एवढा तान नाई बाबा जायचा घरापर्यंतच् स्कूल बस येती येती पण अनी आणून पण सोडते हम्म. हम्.
वगैरे सांगी.
हा शाळा चांगलीय आणि परत सि बी सी पॅटर्न पण आला आता ह्या वर्षी नवीन.
हा का?
हम्म शाळा पण चांगलीय असं नाई समजा आपण् नाई समजा, त्यांनी जर काई अभ्यास नाई घेतला तर आपण त्यांनला बोललो बी तर समजा ते ते त्यांच्याकून करून घेतात नाई झाला तर.
हा का.
हम्म शाळा पण छान आहे. हम्म.
शिकवत्यात पण चांगलं.
हो चांगलं पण शिकवता आणि फी पण समजा आपल्या आपल्यानुसाराच समजा जास्त पण नाही, हम्म.
ट्युशन वगैरे आहे का?
अ ट्युशन आहे ना ज्यांचं ट्युशन आहे गावामध्ये ना तर मग तिथंच जातात. असं अं दहावीचे, बारावीचे क्लास वगैरे नाहीये. पण असं छोट्या मुलांचं वड विजांचा क्लास आहे ना ते चालतात.
एकच आहे का दोनय?
अ नाही दोनय आज विद्यार्थी संख्या भरपूर झाली होती ना तर मग हम्म.
चांगलं मग मुलांना हो हो चां हो.